हॅलो.
हा आवाज येतोय. हम्म कशी आहेस. हो बरीये बघ जरा तब्येत बिघडल्या माझी पण.
हता होय काय झालंय?
थोडा किडनी स्टोन चा त्रासे.
होय दवाखान्यात गेली नाहीस.
हॉस्पिटल ला गेले लो की घेतलंय औषध.
हा हा. होय.
होय.
गो आ
का इकडे तुमच्या तिकडे
हो आमच्या इकडे पण सकाळ पासून पडायला लागला खूप हो, आहे की! हे मला हो पा हे ग पावसाळा चालू झालाय ना.
हम्म, तुमच्या इकडं आता नदीला पूर वगैरे
अजून नाही, आत्ता पाऊस चालू झालाय, त्यामुळे अजून तर काय नाही. अस पाव का
जवळच आहे का नदी? तुमच्या इथं.
होय जवळच आहे. गेल्या वर्षी आलता. आमच्या इथ आमच्या घरापाठी मागे पाणी आलत. बऊलं का बावाला हॅलो
हां, बोलकी
ह
हॅलो!
हा आवाज येत?
हाय यायलाय की बोल
गेल्या वर्षी, आमच्या घरा पाठीमागे पाणी आलत.
हा, हा, मग कुठे जातय तुम्ही राहायला प आल्यावर..
ह पुरं आल्यावर, आमच्या नंदेच्या घरला जातो.
बाकीचे लोक शाळेत वगैरे जात असतील.
होय शाळेत जातात.
मग शाळेत व्यवस्थित
म्हे
ना असत
व्यवस्था म्हणजे असते कि, पूरग्रस्तांसाठी म्हणजे असे दुसरे लोक येऊन मदत करतात. जेवण देतात, कपडे देतात. ते ो कालेचच खेर ब
मग तुमचे म हे आहेत ना, मसरातन काय आहेत का नाही?
एक आहे की, म्हैसा आमची.
हा, हा, बरं, बरं
मग तिला तिथंच, आमचं माळावर शेड आहे.
हा, हा, ते
मग तिथं तिला हा बांधतोय
हा, हा, जवळच आहे काय नदी तुमच्या इथं?
जवळच आहे, अशी एक किलोमीटर आहे की.
मग काय जवळच आहे की, लगेच पाणी येत असेल.
लगेच पाणी येते.
हा, हा
मग शेतात वगैरे काय लावलं आता
म इकड इडड हम्म ह् ह बाय हा हा
हम्म त्यामुळे येत नाही पूर आमच्या इकड
क ला आमचा इकड पाऊस चालू झाला की आम्हाला भीती असत की पूर येतय का म्हण
का
ब गेल्या वर्षी आम्ही केली त सगळी तयारी पूर आला तर जायचं म्हण पण काय घरामध्ये पाणी नाही आलं आता कराय लागले झोपलेस चहा वगैरे घेतलास की नाही
च वगैरे काय घेतला झोपलोय
हा हा
हा एक मिनिट थांब काय
हा बसले झालं हॅलो कोण आहे बरोबर आहे